कट... कसा काय झाला?
अगं तुझ्या इथ तर रेंज नाही आहे काय? रेंज नसल्यामुळ आवाज येई ना मला.
नाही आहे कि इथ रेंज.
काय आवाजच आला नाही ग तर तुझा म ते फोनच कट झालं.
हा.
आवाज येत नव्ह रेंज नसेल कि तस प्रॉब्लेम आला तर होतय तस.
ए शनो हॉसपाॅट चालाय ना ग नाही हाय कि रेंज.
हाय तर माझ्याकडच रेंज नसेल मग.
हा हा. भाकरी झाल्यात... हंहं
काय निवांत आहेस वाटतं?
होय निवांतच आहे.
मग आणि काय?
काय नाही बघ. कुठं जाऊ बाहेर घरात आहे. कंटाळाच आलाय घरात बसून बसून. बाहेर जाणारे राधे? मेहंदी चालू आहे, आता. शिकवायला का मत सगळं काय? काय? काय? काय काय काय हाय बाई. काय? प्रत्येक नाही.
तेवढच तेवढं टाइमपास होते ग.
ते मी करत. नाही मेहंदी पण काढायला बघत नाईत. मग तो गॅप
आणि काय मग.
जाणार आहे, आणि कायतरी नवीन. आलोय.
एम ए ला ऍडमिशन टाकणार आहेस का नाही.
टाकणार आहे टाकणार आहे.
कुठ.?
तिथच की, कॉलेज मध्ये आपल्या.
एसीलाच.
होय.
नाही बा आम्ही विवेकानंदला म्हणालो बघू आता.
हम्म
हम्म विवेकानंदला टाकायचं. आणि फॅशन डचा नची हे करायचं डिग्री करायची.
एम ए करून.
मग काय करायचं.
तसच येतंय की डिग्रीच तुला डिग्री झाल्यानंतरची.
काय?
डिग्री आता केल्यास ना. फक्त डिग्री लागते पोस्ट ह जी लागत नाही पुढ
कशाला फॅशन डिझाइनिंग ला. फॅशन डिझाइनिंगला पण डिग्री लागते पूर्ण.
अगं मग एखादी तर कसली तर डिग्री पाहिजेच की, ग सगळ्याला.
फॅशन डिझानिंग ला लागत्या. मला माहित नव्हत ग.
हम्म सगळ्याला लागत्या ग आत्ता डिगरी. शिवाय काही नाही म्हणून सगळे डिग्री डिग्री करतात.
आणि कस ह फॉर्म भरायच आहे, ना म्हणजे आपलं. अ काय ते. मार्क लिस्ट मिळणार ना त्या डिग्रीची. ते काय ग युनिव्हर्सिटीला जाऊन आणनायचंय कि ते.
काय माहित अ हे अ काय म्हणतात त्याला
काय तर हाय ग हा हा हा ते मग त्याच काय. फॉर्म भरायं होतं ना ते कसं कुठं भरायचं.
आम्हाने तर का आल नाही अजूनपर्यंत.
आम्हाला आलंय ते पण काय आहे नेमकं काय कळणाच आणि
कुठलं तर सिनियरांना विचारला पाहिजे नाही तर काय तर करायला जाऊन काय तर वेगळंच व्हायचं.
नाही आमच्या पोरीना विचारतो मी. काय आहे नेमक ते.
मग कुठं करणार आहेस फॅशन डिझाइनिंग.
कोल्हापूरला म्हणा आलोय आहे बघु आता. कुठं हाय काय?
इथं काही नाही इथ कायच नाही चल का. सगळं बाहेरच जाय पाहिजे कोल्हापूर पुणे.
मग तेकडच जा कोल्हापूरला म्हणालोय मी. एम ए. ला बी टाकायच नुसता पेपरच्या टायमिंगला जायचं.
हम
एक्स्टर्नल इथं किती आहे तरी फी एम एला
एम ए इथं हा एम ए पण ज्योग्राफी नाही आहे इथं
तू शिकणारच आहेस होय मला वाटलं नुसतं अशीच म्हणजे अस एक्स्टर्नल म्हणून घालणार आहे का कासवाल
नाही आता आणि हाय दोन वर्ष इथंच मग जरा करूया म्ह
हासय होय दोन वर्षात
होय कॅन्सल झालं सगळं ना नाही त्यांच्या लय डिमांड आहेत बाई
अवा
होय सगळं आम्हीच करायचं वर्ण पन्नास हजार रुपये आम्हीच द्यायचं. त्यांना कपड्या वगैरेच मग पपा नाही आता आठ दिवस झाले की
तिला सांगितलेलं कुणाला सांगू नकोस सांगू नको
त्यामुळंच झालय सगळ सोड सगळ्यांमुळच झालय ते. मुळातच माझ्यामुळे झालय ते जाऊ त्याता पर्याय नाही
अवघड झालं तुझ
काय अवघड नाही आणि बरं आणि त्याचं म्हणणं काय घरातन कुठ भायेर जायचं नाही अ घर घरातच राहायचं फोन कमी वापरायचा सरायचं म्हणं ते
हो
कोण सांगितले
तुम्ही तुमच्या घरा सुखी राहा मी माझ्या घरी सुखी राहतो
मग काय बाई उगचच काय तर त्यांचं
मग त्यानी म्हणत होते त्या मग काय काय शिकवतो इकडे ये ह्या
नाही नाही नाही नाही नाही सुपारी नाही फुटायला अजून सोड कायच करायचं ना आम्ही नुसता अगं त्यांनी नुसती ओटी भरलेली माझ बाकी कायच केली नव्हतीत तेनी जी साडी पण आता पाठवली मी ना परत
हो
मग उगच ठेवून काय करायचं बई ते आणि उगच म्हणतील की साडी घेऊन बसलीत म्हणून आणि
हं मग त्यांनी काय म्हंटलेत कॅन्सल केल्यावर
आ पोरगी आमच्या ऐकना म्हटलीत सरळ म्हणजे त्यांना घरा डान्स अगं मी सांगितलेलं ना त्यांना की लग्नात नाच वगैरे तर सास म्हणजे ते आमच्यात का डान्स न्स करत नाहीत का करायच नाही अस काय बंद करायच नही म्हंटलं मी काय बंद करणार नाही म्ह म्हटलं एक लग्न मोडीन म्हटलं मग मी
अं त्यानी म्हंटलं तर त्या पोरगीला समजून सांगा जरा ऐकलं अंगठी तर बघा मग सरळ पप्पा दिवशी नाहीच म्हणून सांगित नकोचय म्हटलं मला म्हण असं नव्हतं की पोरग चांगल दिसत आणि करायचं तसं नव्हतं का
ममा उच ना तीन वर्ष आम्ही कम्प्युटर क्लास कर, आणि इकडे ये मुंबईला म्हणून सांगितलं.
हं
तर कम्प्युटर कोर्स करायचा जायचं तिकड
मग आता तू क्लास वगैरे शिक की बेसिक वगैरे एम एस सी आय टी वगैरे तेन मग त्यातून पण तुला चांगले जॉब मिळत्या
तेच करायचं हा एम एस आयटीच करणार आहे त कुठे करू? कॉलेज जवळ मग
ते ते तिथं तरी एमएस सी आय टी पाच हजार हाय इथं फी.
पाच च हजार आहे सोड सगळीकडे
हॅलो
सगळीकडे चं पाच हजार आहे गं हॅलो
हॅलो
सगळीकडचं पाच हजार आहे. हं म कॉलेज जवळ आहे म्हणं
व्हय हाय कि तिथं पण एक हाय बई कुठलं
काय तर नाव आहे म आमच्या पोरी जात्यात सगळ्या तिथं दहा पंधरा दिवस झाले वाटतं अ
फिनिक्स फिनिक्स काहीतरी असं काहीतरी आहे बघ
नाही इकड कॉलेजच्या तिथं ते पाठीमागं नव्ह ते वडापावच्या तिकडच चौगुले वड्याचे तिकडे नव्ह ते नव्ह
हं मकच
इकडं कॉलेजच्या तिथंच कुठतर हाय हं तिथं बघायचं म्हणाल्यात. त्यांनी कराल्यात पंधरा दिवस झालं त्यांनी आता कराल्यात. मला काल मी काल म्हणलेल तेव्हा मला त्यान सांगितले. की असं असं करालोय करणार असलीस तर कर म्हणून
आता तू कम्प्युटर क्लास वगैरे शिकलीस तर मग त्यातन तुला वेगळा जॉब लागू शकतात गं
हा त नेमकं काय
एम एस सी आयटी तुला बेसिकला शिकायलाच पाहि
हा
मग तुला अकाउंटिंग वगैरे येत असलं तर टॅली जर टॅली व हा अकाउंटिंग विकौउंटिंग तुम का नसणारच आहे सोड मग तुमच्या बी ए अंकाटिंग काय तरी असेल तिथे विचारायचं कि मी बेसिक शिकणार बाकीच काय असेल ते तुम्ही जरा अस सांगा अस सांगयचं सांगत मी माझे एम ए एम एस सी आय टी आणि टॅली झालं.
हा हा हा म्हणजे आम्ही दोघी जण करणार आहे. खरेदीला त्याच्या टायमिंग नुसार पाहिजे त
सकाळचा अस सकाळी सगळीकडे क्लास सकाळी सात वाजल्यापासून असत.
सकाळी सात ला असते तू बीएड बी कर त्या ना ते पण तिला आलं पाहिजे त्यातनं हो बघायचं आता काय तर करायला पाहिजे.
पण चांगल क्लास बघून घ्या कारण की एक पहिला पहिला शिकवतत नंतर नंतर शिकवतच नाहीत एककड
हम
हो
खूप
त्यांना सगळ विचारून करायला पाहिजे मग म्हणजे नाही तर तू तरी माहिती काढून ठेव ना एम एस सी आय टी झाल्यानंतर तुझ्या कोर्स नुसार तू काय करू शकतास
हम्मम ते मला नाही अजून एवढं हे काय डं त्यामुळे बघितलं नाही ना कधी काय
कोर्स वगैरे केला त्यांना तर एकत विचारायचं नाहीतर मोबाईल वर बघायचं
ते कटकर मी लावतो